हा बोला कि मॅडम.
करता
का का
हा हा वातावरण कस आहे तुमच्याकडं?
आमच्या
आमच्याकडे बी कडक ऊन पडले ना उन्हाळ्यागत.
पावसाच काय हा
हॅलो?
हा बोला की
काय म्हणते? ताय म तब्येत हाय म बरी? आमची पण हाय बघा. बरीये
घरातले कसे आहेत?
घरातली पण आहेत बरी हायत बघा.
हा, हा, मग काय चालुय कशी काम आवरली?
आता जर दूधतेन काढून आलो.
जेवन काय केलय?
थ भात आमटी झाल्या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
अजून भा भाकरी, भाजी करायची आहे.
हाय का? हा. हा. काय नई, काय आमटी केली सांग?
काय झालं?
आमटी काय केलीसा?
आम्ही व्हय वरण्याची आमटी तुम्ही वरण्याची आमटी कधी करताय का? आवं ते वाळया वरण्याची?
नाही हो, तुम्ही करता? सांगा की.
अ.. वरणं असत्यात का नाही आपलं जे पावसाळीसाठी आपण वरण ठेवलेलं असते ते ते रात्रीचा आपण जस मटकीच मोडं भिजत घालतोय की नाही, तस भिजत घालायचं. सकाळी पाणी ओतून काढायचं त्यातन, पाणी ओतलं की, स... त्यात कापडात बांधून ठेवायचं किंवा एका पातल्यात ठेवून तिथं दुसरं कापड ठेवायचं.
हा.
आणि एक अ.. म्हणजे आज सकाळी जरी पाणी ओतून काढलं, संध्याकाळी आमटीला मोड घेतलं तर चालतय, उद्या सकाळी घेतलं तर जास्त मो मोड आलेलं चांगलं. चवीला त्या आ कांदा आपल्यालामटेमो फडणी घाून वरड म्हणात त्या
नी मीठ घालून पानी ओतायचं त्याच्यात
बघत की. करून बघत.
हा, वर न, भायेर बाजारात मिळतेय. आणून बघा कीं. आनी.. तसं घरात करून बघा. चव येते घरातल्या वरण्याला ओ. आन पावसाळ्याच्या दिवसात मस हं त्याची आमटी करून खायाला हवी.
आहे कां? बरं. बरं. मग तं बघत करून.
हा.
हं, हं.
आणि काय म तुम्ही पण?
आम्ही भात केलेय. आनी.. आ., आमटी केलिया डाळीची. शेवग्याच्या शेंगा न. आणि... आमटीला भाजीला ढबू मिरची करायची हाय. शेंगदाण्याचा कूट घालून जरा.
हा.
आणि भाकरी करायची हाईत. सकाळची जरा हाय आता. जरा करायची म्हनतोय आम्ही.
डबू कस करताय तुम्ही?
ढबू मिरची पण नाही. ढबू मिरची बारीक म्हणजे, असं स्वच्छ धुऊून घ्यायची. आनी चिरून घायची. चिरून घेताना काढायच्या. बिया राखल्या कीं नाई.. असं कचकच लागतेय म्हनजे खाआला व्यवस्थित लगीत नाय? मग शेंगदाण्याचा बारीक गॅस तूर भाजून कां नई, कूट करून घ्यायचा. कूट लई बारीक करायचा नाही. मिडीयम ड. ठेवायचा म्हनजे? लय असं हे लगीत नाही. लय बारीक केला कीं मग ते.... ती गेली. मी अशी तयार झाले. या पांढरं फडक वजी. आणि मग.. ल लस. तुन घालून जरा ती मिरची भाजायची. आनी मग चटणी घालून हळद जरा घालून शेंगदाण्याचा कुटकाालून जरा पाणी घालायचं ल पाणी घालायचं हे ले शिजतय ते भाजल्या मूळ हम्म तुम्ही कसे करता
आम्ही ह्याचे भाज आमटी जर कधी केलेली नाही खरं भाजी करतोय कसे आधी स् च्या धुून घ्यायची डाबू मिरची
हम्म
पु्हा चीरून जरी केल तर चालत जस आपण वांग भरून मसाला करून त्याच्यात कर अस मसाला भरले ज त सा आपण जरी घ क चालत त आपण जसं वांगाला फोडणी ून तशी फोडणी द्यायची
द्यायची का हा भिंडी करता अस भरून तुम्ही
भरून कधी केलेलं नाही पण आपलं रेग्युलर करतोय
हा भरून पण चांगली लागते
कशी करायची ते
कसं कराय सांग भेंडी स्वच्छ धुन घ्यायची किडक्या भें्या बघून घ्यायच्या नाहीत कवळ्या अशा व्यवस्थित असतील अशा भेंड्या भरून बघून घ्याय भेंडी स्वच्छ धुून घ्यायचे आणि नंतर क शेंगदाण्याचा कूट हळद मीठ पहिला हळद मी आणि जरा त्याच्यात पाणी घालून कनी पहिल्या भेंड्या अशा मधन मधन चिरायच्या आणि त्याला लावून घ्यायची पहिला पूर्ण भ हळद आणि मीठ आणि नंतर ना मग त्या शेंगदाण्याचा कुट, चटणी -मीठ घालून भरायच्या भरल्या कधी त्या व एका असं पातीलात पाणी ठेवून त्याच्यावर असं चाळणीला तेल लाऊन, त्या भेंड्याकणी त्यात व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आणि मग नंतरना जरा जिर, मोहरी आणि तेल जास्ती घालून अ लसणाची फुडणी दिली तरी पण चालते आणि कांद्याची जरी फुडणी दिली त्यानी तरी पण त्याला चालते. त्यात पाणी घालायचे नाही नुसताच परतायच्या. खायला मस्त लागते त्याशा त्या हम्म, वांग्याची आमटी दूध घालून पण चांगल
ध घालताय तेच्यात?
घालून होय चांगलं लागते.
हा हा कशी
आपण शेंगदाण्याचा कूट घालून पाणी घालतोय कणी त्या ठिकाणी कणी हे घालायचं दूध घालायचं, अशी भरूनच घ्यायची वांगी, शेंगदाण्याचा कुट, गरम मसाला परत मीठ म्हणा, हळद घालून जरा तीळच्या कडवून घालायचं. आणि अ वाळं खोब आपलं ब बारीक करून घ्यायचं त्या खो शेंगदाण्यासंगत पाणी घालायचं नाही तेवा खर आणि ती वांगी वापर लुंन घ्यायची आणि नंतर नंऊन मग आप ह् जिरं -मोहरी घालून काणी त्यात दूध घालायचं. आणि ते दूध उसाळलं कणी त्यात ती वांगी घा घालायची आणि जरा शिजवायचं जरा आदि वाफवून घ्या म हा दूध घालायचं आणि वांगी वा लुंगयचे
इंग ध्यायची काय?
आणि पाणी घालायचं नाही त्यात भरताना. अ हे जे वाळ खोबरं घालायचं भाजून म्हणजे कणी त्याला तेल सुटते.
हा हा
हम पाणी घालून भरायचं नाही त्यात पाणीच घालायचं नाही अजिबात हा आणि वांगी भर अ भरायचं ते भरल्यामुळे कसं माऊ होतय नाही सारण. शेंगदान्या हे ज्याखोबऱ्याच्या मीरवी ना हम् आणि ते भरून वाफवून घ्यायच हम्म आणि दुधाची उसळी आली क नाही त्यात वांगी घालून शिजवायची आमची आजी सांगायची हम अशी करायला हम्म आम्ही दूध घालून आमटी
पद्धतीचा
हम् पहिल्या पद्धतीच परत ती मसाले भात केला की अशी तूप सांगायची आम्ही दोन दोन वाटाय त्यात तूपत म्हण हम् पहिल्याच कसं दूध तूप जास्ती असायचं नाही घरात नी आता कमी आलय अ खरां
हम्म हम्म
यमाला असं दुध जास्त हो हम् ह मग तुमचं काय चालंय
आमचं काय नाही बघा पावसामुळे न असल्यामुळे पाऊस नसल्यामुळे काय शेतकऱ्यांच चालं ना
हा काय पडेल सोडा पडेल पाऊस खरं आता कधी पडते म कुणाष्टाऊ एक एक ठिकाणी पाऊस आहे
हो होय ठिकाणी मोठाच आहे दररोज एकडेे आले इकडल्या आमच्या साईडला कोकण भागात पण पडणार झालाय बघा
पाऊस बड ना जा अवघड झालं ना
होय
हम्म हम्म पडणार त्या त्या पडतयहाय
नाही म्हणजे नाही व तेच क
ते पण आहेच खरं
शेवटी आता काय गावा अस
होय होईल ते होईल ते पण आहेच खरं काय झालं तर सगळ्यांच खरं आता कसं व्हाय माणसाकडं एक वेळ अशी येणार की आता माणसाकडे पैसा असणार हाय, खरं धान्य नस खरेदी करून यायला पाणीच नाही आणि कशानं खरेदी करूया.
होय होय पैसा असून तरी काय करायचं.
तिक्षा अक्षरशा माणस अशी दाखवा लागलित की अस हे न नेऊन पाणी शिंपडा लागल्यात.
होय होय परिस्थिती झाल्या तसी आणि ते कनी मी काल न्यूजला बघत होते कनी कोयना धरणला किती पंच्याऐंशी का शहाऐंशी वर्षांनं ते कोय धरणाचं पूर्ण पाणी आटल्यावर कनी गाव जे वसल्याल खाली समुद्रा धरणाच्या खाली ते गाव आता. पूर्ण कोरडं पडल्यावर दिसा लागलंय गाव मंदिर ते सगळं जिथं नंदी वगैरे सगळं तिथं सगळं असं पूर्ण. गाव दिसा लागले तेव्हा होय कि ते पंच्याऐंशी वर्षांन दिसालाले बघा ते.
हम्म म पंच्याऐंशी वर्षा माग दुष्काळ पडला होता बघा तोय.
हा.
हम्म. की आत्ता तसं पाणी कमी पडलय काय
पडलं कसं माणसानी जगायचं. त आणि कसं काय?
चालू.
होय.
लहान मुलाचं ना. दुष्काळात माणसाचं हाल वे व्हय पावसाळा चालतोय जास्ती हाय, म्हणून माणूस घरात बस सेल खर दुष्काळ पडलाय की काय करायचं आताच पाणी नाइ तर घरात कसं तरी होतंय.
आता मेरगता आठ तारखेला लागलाय तो तीस तारखेला संपणार की निरग आता नक्षत्र आता बदलणार होय झालचं की होय.
खरं हे संपल्यावर आण कसं होतय कुणास ठव बाई.
होय.
हम्म पडल सोडा नंतर ना मिरक संपल्या नंतर आणि कुठल्या तरी हेला.
तेव्हा काय उपयोग असणार ओ.
ते पण हायचं खर ज्या त्या सीझनला जे ते व्हायलाच पाहिजे.
होय होय चालेल ठेऊ म.
बरोबर चालतय.